हॅलो,
हा हॅलो,
हा आवाज येतोय काय माझा?
हा. येतो येतो. बोला, हं पा पाऊस काय म्हणतोय तिकडं?
पाऊस, आता थोडा आभाळ झालेय बारीक आता थोडा येऊन गेलाय. होय.
हं हं. पूर वगैरे आला होता काय?
पूर म्हणजे आमचं गाव जरा नदीशेजारी असल्यामूळ पुलापर्यंत आलेलं पाणी. पण गावात काही आलं नाही या वर्षी.
हा. हा. अजून थोडाच पडलाय ना पाऊस.
होय. अजून एक - - तीन ते चार दिवस आहे तसा कंटिन्यू राहिला असता तर मग गा -गावाात पर्यंत आलंच असत पाणी. हो. आणि बरेच ठिकाणी आता महापूर पण येऊन गेलेत.
होय. होय.
आपल्याकडेच थोड कमी पडला या वर्षी पाऊस.
होय.
तुमच्याकडे पण असच हाय पाऊस मग?
होय. पाऊस आहे इकडं पण. भरपूर पाऊस हाय. आता मध्ये आठ दिवस काय नव्हता. आता वातावरण आणि झालेलं हाय पावसाचं.
हा. हा. आमच्यात पण तसच हाय. होय, होय.
आणि गरम गरम पण लई होत होत पाऊस नसल्यामुंळ.
होय आणि पिकांचे तरी कितीतरी नुकसान झाल्यात.
होय. पिकांचं पण भरपूर कारण - अगदी म्हणजे वाटत होत दुष्काळ पडेल आणि ते पाऊस सुरु झाल्यामुळ लईचं हे झालंय ना. शेत
होय. शेताकडचे नदीकडची जी शेती आहे त्याच बऱ्यापैकी नुकसान झालेय. ज्या ठिकाणी पाऊसच नाही पडला त्या ठिकाणी. सगळं पूर्ण पीकच करपून गेलयं.
होय. आधी ते तयारी करून बसलेले शेतकरी.
होय. बी बियाणे वगैरे सगळं घालून पेरणी वगैरे करून सगळी घा तलीत आठ दिवस पाऊस पडला म्हणून.
हा तेच की. जेव्हा पाहिजे तेव्हा पडला नाही ना पाऊस. नंतर पडला.
हो. समी
त्यामुळ कसं काही ठिकाणी शेतकरी म्हणत्यात चांगलं झालं आम्ही तयारी करून बसलो हो - - तो. एक एक ठिकाणी म्हणतात आमचं नुकसान झालंय आणि पाऊस पडून पडुन
आमच्यात पण शेंगा वगैरे घातलेल्या आता.
हा. मग ते शेंगाला कसं ते खाली पाणी राहिलं की कुजायला बघतयं नई.
कुजु होय. पण आमच्याकडे पाऊस - - कमी पडला त्याच्यामुळे ते उगवलंच नाही व्यवस्थित. होय म्हणजे पाऊस ज्यावेळी पडला ना त्यावेळी घा तलेल आम्ही मग थोडाफार पाऊस घातल्यानंतर एक दोन ते तीन दिवस- - पाहिजेल होता पाऊस.
हा. हा.
पण जेवढं आधी पडलेलं हे ना त्याच्यावरती थोडं म्हणजे उगून आल्यासारखं झालं. कोंब येत होतीत. तोपर्यंत जास्त कडक ऊन पडल्यामुळ करपून गेलीत आणि.
हा. हा. हा. हे तसच झालंय. एकिकड जास्त हाय एकिकड हे. दत्त मंदिर तेन सगळं पाण्याखाली गेलय.
होय काय मग बंदच असेल आता सगळं.
तरी नाही ते मंदिरातली मूर्ती आणून वर ठेवतात.
हा हा.
आणि सुरूच असतय त्यात दर्शन वगैरे होतय.
हा हा म्हणजे वरती ठेवलेल्या मूर्तीच पूज हे करतात ना पूजा वगैरे
हम्म. मग ते काय करतात दरवर्षीच दोन तीन वेळा पाऊस म्हणजे आला पडला क नाही तीन वेळा तर कमीत कमी पूर येऊन जातोय.
म्हणजे दोन ते तीन वेळा मंदिरपर्यंत मंदिर बुडलेल अस
हा बुडलेलंच असतं दरवर्षी अगदी सा थोडं जरी पाऊस पडला तरी एकदा तर मंदिर बुडतेच ते
हा हा मग तिथली स्वच्छता वगैरे सगळी प पुजारीच करतात तिथले?
होय पुजारी सिककी होय होय.
हा हा हां.
ब्राह्मणांचे
हा हा.
त्यांच्याकडे असतेय ती पूजा मग बघितलाय काय दत्त मंदिर?
हो दत्त मंदिर बघितले मी छान आहे ते.
हां तुम्ही कोणत्या गावच्यात?
मी इथे जवळच आहे दत मंदिर इंचलकरजी
हा हा. इचलकरांचीच हाय होय.
हम्म होय हा हा.
हां. त्यामुळे आमचं जाणं होतयच ना सारखं
हा हा. हा मंदिर पण छान आहे. तिथले परत हो ते संगम घाट ते पण
समर्थांचं मंदिर पण झालंय बघा. ते बघितलंय काय कधी छान आहे ना मंदिर एकदम मस्त आहे.
होय होय ते पण काहीतरी पूर्ण म्हणजे जे मंदिर पण ते खालचा भाग पाण्यात असतोय ना.
होय होय.
हा हा.
मंदिरचा खालचा भाग
पाण्यात म्हणजे जरा ती भिंत असल्यामुळे एवढं काही जास्त येत नाही.
होय. त्याप्रमाणे त्याने आता केल्यात ना जरा तटबंदी आहेत.
हा हा.
त्यामुळं आता सुधारणा केल्यात आता दरवर्षी येते म्हंथल्यावर त्यामुं त्या हेन केलेलं हाय ते.
होय खरं एवढं म्हणजे पूर्ण नदी जवळच आहे ना त्याच्यामु थोडं का होय ना होय होय तर पाण्याचा त्रास थोडा का हो ना होणार
हो होणारच की हो
आणि ते मंदिर आधीपासूनच तिथं असल्यामुळं
हा.
त्याला दुसरं काय करू पण शकत
दुसरं काय करू शकत नाही त उंची वाढवून वाढवून तर किती वाढवणार. आणि देवाचं काय शक्यतो मुख्य स्थान हलवत
बदलताच येत नाही हा.
हा त्यामुच आहे होते. इचरकंजीला पण आता नाही ना पाऊस.
नाही इकडं पण नाही पडलं आता म्हणजे आज सकाळपासून जरा वातावरण झालेलं.
होय सगळी तकडं झालंय वाटतं वातावरण हे
होय होय इथे पण पाणी आले की म्हणजे आणि मा
हो तुम्हाला ते शरजवाटच सगळं ते पूर हेच जात.
होय होय इथं पण गणपती मंदिर वगैरे आहेत. ते सगळं पाण्यामध्येच होय होय होय. इकडे पण आहेच प्रॉब्लेम होय काय हा हा
ते गणपती मंदिर ते पण तसच आहे की जरा पाणी आलं जात पाण्याखाली त आता व चा पूल केल्यामुळे म्हणजे एवढं आता त्रास होत नाही निदान प्रवास
ये हा प्रवासांना एवढं काही होत नाही म्हणजे आजूबाजूची गाव आहेत. ते येऊ शकतात तिकडे पलीकडचे गावातले माणूस
पूर्ण पाणी आलं की ते बंदच असायचं तिकडची लोकं तिकड इकडची इकडं सर्वि्हस करणाऱ्यांचा हल व्हायचं. पण आता ते पूल केल्यामुळे कसं झालंय आता सर्व्हिस करणार आहे तर वरच्या पुलावरन येऊन जऊ.
येऊ जाऊ शकतात हो होय ते थोडं पाणी आलं. बारक पूल आहे ते काय लगे जातयस पाण्याखाली
हो
मोठ्या पुुलापर्यंत काय पाणी लागेल.
हा लगेच येत नाही. ते पाणी पण ते एकदा पाणी आलं की भयानक इचलकरंजी-
होय निमी पूर्ण इचलकरंजी म्हणजे निम्म्याला निम्मी जास्त पूर्ण इचलकरंजी पाण्याखालीच असल्यासारखं ह काय करणार तरी काय म्हणजे हा दोन ते तीन ठिकाण कडून पाणी येत.
होय शिरडोंकडचा अस जाणारा रस्ता लाट, शिरदवाड इ इकडची सगळी बंदच होतात. ना रस्ते गावाला जाणारे एकोणीसला तर घरं सगळी गेली होती. त्या पुरानं सगळी
होय काय माझं म्हणजे अजून काय लग्न झालं नव्हतं त्यामुळे एवढं काही माहिती नाही. ते एकोणीस हा म्हणजे पूर येऊन गेल्यानंतर
झालंय का एकोणीस सालाला पूर आलेला ना ते टाकोड वेस वगैरे आहे की नाही. तिथं तर पूर्ण असं. अ हे झालं होत घराच्या घरा असं पूर्ण जमीन दोस्त झालं होत. जी कच्च्या मातीची घरं होती ना ती पुराणं सगळी उद्ध्वस्त झाली होती.
हा हा
ते ते आमच्या ओळखीचे एक होते ना
हम्म हम्
हो त्यांच मुलाची वगैरे एम पी एस सीची पुस्तकं हे ते सगळं असं भिजलं होतं कायच राहिलं नव्हतं. त्यांच्या घरात
होय नदीकाठी म्हणजे असेल. तर थोडा त्रास होतोय. थोडा म्हणण्यापेक्षा भरपूर त्रास होते प्रत्येक वेळी पावसाळ्यात बाहेर जावा दुसरीकडं परत पाणी येऊन गेल्यानंतर सगळे स्वछ छट करा पहिला मग येेऊन राहावा.
मग काय?
सगळी सोय आहे ते आणि स्वतः काही लगेलगे होतपण नाही. ते पूर्ण सगळे चिखल हा चिखल वगैरे सगळं वाळू
चिखल वगैरे निघतच नाही ना लगेच.
हा सगळं ते आणि त्याचा वास पण काहीतरी राहत ते ना दोन तीन महिने, पाहण्याचा हा.
लवकर निघतच नाही. ते काय हे केलं तर काळ काळ झालेलं सगळं.
हां हां. म्हणजे माझी एक फ्रेंड आहे. तीज्या त्यांच्याकडे होतय असं. मग ती म्हणजे सांगत होती मला असं असं असं
होय होय नाही भयंकर होतय ते. लवकर जात नाही, आम्ही शे जार वगैरे असं बघितलंय ना ते.
हा हा.
सगळं धान्य कुजलेलं, कोंब आलेलं.
हा हा.
सगळं धान्यांना तेन. लय नुकसान होतंय वाटतंय खरं.
होय पाणी जेवढं गरजेचं आहे, महत्वाचं हाय. वाईट पण आहे होय. गरज पण आहेच त्याची सगळ्यांना. होय पण आती थोडा जरी पडला तरी सहन होत नाही. होय. हॅलो.
हा दहा मिनट झाले.
अ नाही अजून.
झाले नाहीत काय?
नाही नाही अजून नाही झाले. आणि काय आवरला स्वयंपाक वगैरे?
होय आता करायचं सुरू हाय. आजच मी जॉईन झाल्या.
हा हा हा, लवकर असतील नाही ओ अजून.
नाही काय हा.
लवकर करताय मग स्वयंपाक? मी पर्सन नंतर आणि बोलतेकी तुम्हाला.
हा.
म्हणजे स्वयंपाक वगैरे लवकर करताय, काय वेळानं करताय मग?
नाही मी असं साडेसहाला वगैरे घालते स्वयंपाक. तुम्ही आता किती वाजता कॉल करणार मला?
मी करते की लगेच तुम्हांना.
हा चालतंय. मी तुमचं झाल्यावर करायला सांगतो. ठेवू का हा काॅल? हां.